हॅलो!
हा हा की-
आता ऑप्शनल ता क्लिक टू नाही नाही पास झालेय क्लिक टू सबमिट तास आणि त्यानंतर क्लिक टू गेट मोअर टास्क असतो अवेलेबल परत पाच कॉल च ऑप्शन आलं.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
आता पाच कम्प्लेंट झाल्यात आता सहवा कॉल.
हम्म माझा कितवा कॉल आह तो. म्हणजे मला कितवा केलास तू चौथा.
हा चारच असतील चार झाले पाचवा कॉल आहे. तुझं पण काउंट होतय का तिथं.
माझ काय काउंट होत नाही आता माझं ह्यांच्यावर कस यांच्यावर कॉलिंगचा टास्क आलेला नाही आहे, मग फक्त रिसिव्हच करणार असतील. हा ह ह्याच्यावर आलेला नाही. तसं पण चालतंय.
कार्तिक ला पण आलाय खरं ते तीझ हाईट शिफ्ट असते. हम्म हम्म
हं कधी पण करू द्या असं काही नाही.
अरं आल्यावरत झोपायला लागते आल्यावर
होय की झोपू दे की आता, सहजच कॉल करते की नाही आपण- पण एक पाच मिनिटं बोललं तरी चालते की, असं काही कंपल्सरी नाही आहे. थोडाच वेळ करणार.
बघूया आता तिला मॅसेज टाकलाय, बघूया रिप्लाय देते का तो.
हं आणि कोणाला तर बोलवं.
आता कोण बी आता दोघं नवीन आल्यात बघू आता. अ ती करतात काय कोल्हापुरातली माणसं आल्यात इथं, पार्कला त्या साहेब पप्पानां वेळ मिळत नाही.
काय असं काय ह्यो असला- कसला बिजी तास भेटंत नाही व्हय.
तेज्या संगट फोन फोनवर बोलणं पण झालंय त्याला आधी सांगिटल्यालो मी. त्याला फोन करून सांगितलवर म्हणतंय, अस-अस हाय बाबा म्हणून बघतो -बघतो म्हणून म्हणला. पाठवल्या ते केक ची एक्झांम हाय करायचं होतं.
असं किती वेळ लागतोय.
झालं मी इकडं येताना तेवढं माझं बोलणं झालतं बघ त्यानंतरनं बोलणं नाही.
हूं...
हा तिकडं आलतो तेवा तेवढं बोलणं झालतं त्यानंतर बोलणं झालं नाही माझं अजून.
त्याला सांग, त्याची दिदी हाय ती करल.
ह. ह. काय सांगितल्यालं करायला पाहिजेत. ते नाही ठीक आहे म्हटलं, राहू दे म्हटलं, मी काय करू पाठी मागं लागून त्यांच्या.
पाठीमागं नाही सांगायचं काम करायचं, करायचं अस
हा मी सांगितलं हो, त्यांना इंटरेस्ट नव्हता. ता नाही केलीस की, राहू दे म्हटलं. मी मागच्या वळेला पुण्यात आलतो माहित्या काय कार्तिक संघट इथं तवा हितंच ह्याच एरियामध्ये राहिलेलो मी.
हूं.. हू
जवळच हाय इथं.
इथं जिमची फी किती आहे माहिती आहे काय?
कती
महिन्याला सांग बघू किती असल.
काय एकाय नाही मी काय.
साडेचार हजार आहे महिन्याला.
आ
आपल्या इथं किती हाय?
आपल्या हिथं वर्षाला ब एका महिन्याची होत्या. हु. हू. साडेचारी साडेचार हजार महिन्याला आहे इथं. हं...
इथं वर्षाला किती हाय बघ, दहा हजार काय तर बसत्या इथं वर्षाला.
हो.
सहा, किती नाही, दहा हजार नाही, बारा का तेरा हजार. वर्षाची बरोबर पडत्या म्हणं इथं.
हुं...
तिज काय चालू हाय. मोवीचा ऑफर चालू आहे, बाय थ्री गेट फाय.
मोविंग मोविंग आउट शर्ट, शर्ट हाय शर्ट हाय.
ते तू ते रेनकोट पाठवलेस की नाही त्याला पाँचू म्हणतात रेनकोट म्हणत नाही त्याला.
बाकी ते हे पप्पांच मित्र ते व
मायकड का नाही तसलं हाई ऐक‌ तसल्या साईज खरं बटनाच होत त्यात पाणी जात होतं. कळालं काय?
हां.
सेमस आहेत नुसत बटनास आहेत त्यात पाणी जात होतं, असा विषय म आता हेच्यात पाणी जात नाही का नाही सोड.
नाही जात नाही म्हणून ते त्यांनी विकायला आणलेली काय विचारत नाही घेतलो माझ्या बहूतेक मी श्रावणी ला का कुणाला तर दिलोय हो.
म रेनकोटची पॅन्ट लागली तर घेणार मी लागत नाही सोड.
लागत नाही सोडं पॅन्ट कधी तर, जेव्हा जोरात पाऊस आला तरच भिजतय.
हम्म हम् हम्.
त्याच्यात नाही लागत मला मग ते बराच खालीकरा
येत की खर गाडी वर बसायला येत नाही ना पूर्ण हे करून.
हा ते पण हाय च की. खरा हेच्यावर कुठं पाय टाकाय लागत्यात ते चांगला तर होतंय की.
हा. नाहीय लागले तर घ्यायचे नाही तर कशाला लागते, काय दोनशे अडीचशे रुपयाला पॅन्ट येते इथे.
मग किती चा
य शंभर रुपयाला इथं विकालती बघ सेम तसलं ‌.
किती रुपये ला दिले तो?
सत्तार काय ‌ऐशीं ला कायतरी?
कितीला?
सत्तार काय ऐंशी ला अरे ती विकायला आणली आहेत ते कसे घेतील?
नाही नाही हिथं हे असलं माहित नाही खरं ते बटनाचं आहेत का नाही ते, शंभर रुपयाला विकाय लागलेत बघ.
कॉलिटी बघत्यात असं.
हे जे आता मला दिलंय की नी ते कितीला माहित हाय का हिंथं एकशे तीस काय एकशे चाळीसे रुपयाला विकायल्यात.
दीडशे दोनश्याला विक्री हाय हेची.
काय तेवढं मी तेवढंच की इथं पण पडतंय.
हम्.
बटनावाला शंभर रुपयाला विकाय लागल्यात बटनाचा इथे.
हिथं कसंय माहितीय काय गाडी ट्राफिक पोलीस काय गाडी चेकिंग करत नाही काय नाही. कोण कुठनं पण कस पण गाडी मारतय आपल्या इथ आणि स्ट्रि
अस कस काय हम्म मला वाटल तिथं जास्त स्ट्रिक
नाही इथं नाही आहे पुण्याच इथंय हे आउटसाइड आहे.
हम्म खर तरी पण असतंयच की.
काय नाही. हेल्मेट नाही एवढं पण जी हायवेला जास्त चालवत्यात ना तेनी हेल्मेट घालतात नाही तर बाकीची बिना हेल्मेटच पण फिरल तरी कोण पकडत नाही.
हम्म.
जसं वाटलेल तस तर नाही इथे निवांतय.
तरी पण नीट मारत जा.
मी आम्ही कुठे एवढं फिरवतो गाडी. सिग्नल कुठं चालू असतय, बंद असतय गाडी घालायची ती घालतेतच.
अं?
तुला नाय.
निवांत आहे इथ सगळं.
हम्म तरी पण नीट राहत जा.
अस काय एवढं?
कधी तर बाहेर फिरल तर फिरल.
सॉरी.
हिथ कस माहितीय काय बघ जेवण सपल खर्च जास्त होतोय म्हणून.
हम्म.
तिन खर्चा वाढतोय.
म्हणून टायमिंग वर पिजीला यावं लागतंय. जेवण हित कसय माहितीय काय नुसता दाल भात, वरण भात आणि कधी तर मग पोळी भाज्या असत्या. क्वालिटी नाहीये ना इथ पिजीला या खाऊन खाऊन पोट अस भरता उकळीतय.
तिथल चव घ्यायचे म्हणून तर तोंड आलत. हा फायदा इकड येऊन?
थांब परत लावतो थांब.